हॅलो. हॅलो आवाज येईना काय? हॅलो. हॅलो.
हॅलो.
आला का आवाज. हॅलो.
हॅलो बोल हां बोल.
मग जेवलीस काय?
बोल. की जेवले बघा आत्ताच. होय जेवलो.
पिल्ली काय कराल्या.
आ. आता बघ जरा तब्येत बरी नाही म्हणून झोपलेलो.
होय.
मी पण हा शिव.
रोय आ शिव हाय घरात मी इथं गार्मेंटमध्ये आले काम द्यायला.
होय का हम्म सासूबाई सोबत ये कसं काय.
नाही एकटे येतोय.
नाही एकटी येतोय इथं जवळचं आहे घरापाशीच आहे.
शिवपशी असत्यात ना असतोय ना तो सासुबाई आई.
हा हा.
हम्म. रोहिणी वय
आणि काय. होय बघितलं की, ती काय करत्या काय?
होय तिला आला टास्क तिच काय चालू होईना म्हंटली. मग रिफ्रेश करा म्हटलं दोन तीन वेळा.
रिफ्रेश करा दोन तीन वेळा. हा.
बघतो म्हटल्यात बघीत
बघतो म्हटल्यात बघित झालं की मेसेज टाकतो‌ म्हंटलीत. बर बर. परवा खारी डाळ कशी केलतीस?
ती होय चार तास भिजत घातलेले हरभरा डाळ. आणि नंतर न तळून घेतली तेलात कडक होवूस तर.
पाणी नीतळायचं काय?
हा होय होय पाणी नितळायचं आणि कापडावर पुसून घ्यायचं.
बाय.
पाक सोकून घ्यायचे. आणि ते झा तळून झालं की मग, त्याला चटणी मीठ आणि हेच चाट मसाला.
हा हा. स्टेटस बघितला मी ठेवलेला.
हा हा. ते रील बघितलेली परवा, मग बघुया म्हटलं कशी होत्या, चांगली झालती.
चांगली झाली होय.
मग बाबांनी पण करून दे म्हटलीत दुकानात विकतो.
होय.
हा तीन पाचशेरची करून दिलोय तीन पावशेरची केलो.
हा हा.
तीन चार तास
दुख होय.
हार्बर डाळ
हम्म हम्म.
ना काय करं मम्मी नाही आता उद्या जाणार आहे आम्ही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
ते आईंचं तोंड तोंडफोड कराय बोलवलं नाही.
हा हा.
उद्याच सक
बरं बरं. हा हा चालतेय की.
हा परवा शनिवार
परवा शनिवारी ये मनालतीय.
म श एकादश होती नाही त्या दिवशी दोघांची आई बाबांची.
पाबांची हा.
हा म्हणून मग गेलो नाही, मग मावशी
होय.
उद्या हम्म रुची मावशी आहे ना तिकडं मी इकडे येणार आहे.
हा हा. होय तुम्ही कसं जाणार मग?
बसणून तेवढ्यात म.
हा हा भाऊ येणार नाहीत.
नाही त्यांनी कामावर सुट्टी नाही त्यांची दोन सुट्टया झाल्या नाही परवा.
हा हा.
मम तर सुट्टी नाही आहे ना.
मी पण भेटाय नाही बे बड्डेला आलो तेवढंच. जरा भेटलो मावशीला. तेव्हा दुरवात ती गिफ्टच मागून रडत होती, मग तिला कसं बसं ते बड्डेचच की गिफ्ट मागाल ती म एक दिलतं घेऊन आलतो आणि मग परत दिलं विज्याकडनं.
होय.
ती प्रत्येकाच्या बड्डेला गेलं की गिफ्टच मागत्या. नाही झाली शांत. खाली आल्यावरती मग दुकानात घेऊन गेलो. आणि दोन हे आणून दिलेत त्यांनी नवीनच काहीतरी ते आपलं असते की लिक्विड टाईप मध्ये किंडर जायचं तसलं.
हा हा हा.
हा हा हां. ते खाल्ली मग जेवलो जेवण मस्त झालतं ग त्या दिवशी.
छान झालत म्हणालतीत सगळी.
छान झालतं लई मोठ्याने केला बड्डे तरी त्यांनी.
होय मोठ्यान म्हलणीत
मोठ आ जन्मल्यापासुन काय नव्हतं कार इकड हा म्हणून घरच्या पुुरतं झालत ते मग मी म्हटलं पहिला वाढदिवस हाय मोठ्यान करायच. छान झाला बडे खर. होय.
तरी आणि निप्पाणीच्या मावशी कबनूल मावशी तेन आल्या नव्हत्या.
होय.
हम्म आणी भरपूर कोण आल नव्हतं त्यावेळेस रात्रीच होत त्यामुळ कोण आल नव्हता. हा
नाही ग रात्री म्हटलं की लेट होतय आम्ही पण आलो निम्म्या वाटत तीन वेळा गाडी बंदच पडली गणपती मंदिर जवळ. मा आणि दादा म्हट हा अ म्हणजे मला दादाच्या गाडीवर बसवलं त्याने म्हटले की मी शुभमला घेऊन येतो चालते म्हटलं जावा मग.
होय हा हा.
म ते गिफ्ट दादा आणि माझ्यातच होतं गं.
वय
हा मग दादा म्हटलं दोघं मिळूनच देऊया चालते म्हटलं मग दोघे मिळून घेतले ते गाडी.
होय मावशी का आले नाही?
अगं मग मामी आली ना त्यामुळं मग ती आली नाही. मामीला घरात कस एकटीला ठेवून येणार ना. ती आणि पप्पा पण होते.
हां हां.
म्हणून मग दादा आणि शुभम आलेत दोघ.
हा हा. वहिनीच पण या म्हटलं गं. का आला येतुम्हटलं
होय.
आलते की तुझ्या जाऊ बाई मागून येत होत्या. आणि आम्हाला पत्ता माहित नव्हता ना ते कार्यालयाचा मग आम्ही वि चारायला थांबलेलो म त्या गेलेल्या दिसल्या म ते दुसरे दुकानदार हो त्यांना ओळखीच्या होते वाटत त्यांच्या. त्यानी म्हटले तर बघा हे त्यांचच पाहूणं चाललयत बघा त्यांचा भाऊच आहे जावा त्यांच्या मागून म्हटले
अच्छा
आणि त्यांनी गेलेत पुढं तसच थोरली जाऊ बाई तुझी हम मग आमची जाऊ कामुक झाली मग जाऊदे म्हटल दुसऱ्याला विचारून विचारून जाव्या
होय हा हा बघाय नव्हते का तुम्हाला तेनी?
बघितलेलीत की तसंच गेलेत. पुढं तोंड करून जाऊ दे म्हटलं मग ओळखले नसतील म्हटलं रात्रीचं.
हा हा, बर बर.
दोघी जणी तिथंच असत्यात ना त्या, का नाही?
होय वर राहत्यात
हम्म, ‌राहू दे त्या
हम्म.
आई असत्यात न्हवं तुझ्यासोबत?
आजारी असत्यात त्यांचं काय नसतं.
हम्म, तेवढंच जरा काम पण आवरत्यात गं.
होय आवरतच काम आणि मला पण ते घड्या घालाय लागू लागत्यात. दोघी मिळून करतोय रोजचे दोनशे होत्यात.
हम्म बास आहे घरात बसून तेवढं. तेनी ब्लाऊज पण शिवत्यात ना? होय ब्लाऊज शिवतात, साडी पिको करत्यात. साडी पण तेच करत्यात होय?
तु कॉल कर.
हम्म तू पण शिकायचं त्यांचंच.
होय त्यांचं पण असत्यात, मग माझं करत करत त्यांचं पण करतात.
हम्म दोघी मिळून करायचं, इकडे वेळ मिळालं की इकडे हे.
होय मग साड्या तेन जास्त
पच हाय होय नाही? होय ते तीन गेल्यापसून परवा हा. शांत शांतच आहेत ओळखले नाही ते.
हा नाही त्यांना डोळ्याला दिसाय पण कमी आलंय नाही आता.
होय, ऑपरेशन केलंत ना? दुसरा डोळा हा हा.
राहिलं
राहिले ते राहिलंय.
दुकानात पण एकट्याने परवा फसवला, पाचशे रुपयाची खोटी नोट दिलता अगं.
अग बाई.
मग हेला भिश
ह्याला भिशीवाल्याला द्यालतीत.
मग तेनं म्हंटला माझी काय चेष्टा करायलायसा काय खोटी खोटी नोट देऊन.
अग बाई. कोणतर हे माहीत असलेल बघून, बघून
हम्म. ते हेनी लागलेलं बंद करा म्हणून मग
ते मग तिथं दुसरं कोणतं माणूस ठेवायचं. नाहीतर अ सासूबाई बसत असली, तर सासूबाईंना बसवायच दोघं पण.
जातो म्हणत्यात नको म्हणत्यात बाबा तेन. कसं ते भर स्टॅन्डवरच हाय नाही.
होय ग.
हा.
खरं बंद केलं की ते हे होतंय गं सवय असली की नको वाटतंय बंद करायला. ते आणि घरात बसून पण तेनी म्हणतात कसं तरी वेळ जात नाही. हम्म, वेळ जात नाही ग.
लक्ष लागत नाहीतर.
ती दोघं काय करत्यात भाऊ? दोघ पण?
होय म्हणजे वेगवेगळ्या कंपनीत आहेत आणि धाकटी जाऊ पण हेला हाय
हा हा.
हम्म. एकटा थोरला हाय तो घाडगे कंपनीत आहे, घाडगे पाटील.
मग भाऊजी पण कंपनीतच जात होते ना?
होय आधी जायत होती ते बोर्ड बँक कंपनीत मग ती बंद पडली मग ती. मग आता इकडं चांगली काम लागल्यावर फोन आलता कंपनी चालू झाली आहे ये म्हणून.
हा हे कसं सोडणार
तिथं रमल्यात नाय आता जरा.
होय
हुम
त्यामुळे नाय पगार पण तुला पडतोय चांगला अजून पंधरा-वीस हम्म मग काय चालतं की.
आणि कसं त्या तीन चार महिन्याला पगार म वाढवतो नाय ना .
होय विकीचं पण काम चांगलं होतं ना आपल्या
होय चांगलं होतं त्याजा.
त्याचे हे लावताना तो पण तेल.
होय सासू पण घरात पडुन बहिरडच आहे.
ह. ह. हाय
दोन दोन वाजुस तर बसाय
बसाय हे वेळे वेेळपर्यंत बसत होत कामाला
होय.
आता विजा पण जाते का नाही काय माहिती?
जातोय की सासऱ्याच्या दुकानात जातोय.
सासऱ्याच्याच दुकानात जातोय.
हम्म बहुतेक म्हणालता काय माहिती. ते नाईटरेन असलं की जातंय नाय सकाळचं.
हुम. हुम.
होय किती मिनिटं झाले बघ? आणि कट करून सबमिट कर आणि पुन्हा कर.
हा हा बघतो थांब ह झाल्यात
झालेत कट करतो.